हॅलो! बोला ना. काय नाही केलो, झोका देऊन राहिलो.
हम्म हम्म.
हम्म
काय नाही अग आज इथे ना
अं
हा उद्याला हेय ना, एकादस आहे ना.
हम्म.
मग इथ हे चालू होतं, शाळेत मस्त ती पालखी वगैरे बनवलेली.
हां.
मस्त पोरींच्या डोक्यावर ते पातळ नेसलेली सर्व पोरी डोक्यावर ती तुळशी वगैरे घेऊन गाणी लावून मस्त, इथे हिंडल्या.
हां हां.
हम्म.
हां.
छान मस्त फोटो बिटो काढले त्यांनी.
हम्म, हम तिथले माणसं नाही जाते का तिथं पाहायला?
हम्म, नाही आग पाऊस चालू त्याचे काम आता.
हुं.
त्याच्यामुळे काय इथले फक्त, कोण? काकायत ति अन त्यांची मम्मी दोघच आलेले होते.
हूं हूं.
काका न त्यांची मम्मी, दोघं जण गेले.
हं!
मंग काय.
हा. त्यालाच माहिती, त्याच्याकडचं हाय तो. फोन लावून दि की. फोन मधी ब्यालंस नाही ना माझ्या. हॅलो.
बोल ना.
बोल, काय म्हणती.
काय नाय. काय करु राह्यली आज.
अजून काय आता. आता आवरीतच होती, इतक्यात पाऊस आला. कपडे काढले न घरात आले. तिला झोपी लावलं, खाऊपिऊ घातलं, झोपी लावलं.
हूं.
चा पाणी आवरलं आताच. हे आताच आले.
कुठं?
घरबीर सारावलं. आता उद्या एकादशयं ना.
हां हां, मग कुठून आली आत्ता.
अगं कपडे काढले ना, तेच इकडं झोपायला आली आसंन.
हुं हुं हुं. तंबाट.
मग तेला चांगलंय ना.
ऊं? हूं हूं. हा हा, काही खात नाही ना आता परत?
ऊं, नाई नाई. ते नाय का काळा किडा, किडा म्हणता ना काळा. त्याला इकड मैस मैस मनत्यान. हं! त्यानं खायलं होतं. तं, खायचं म्हणजे, झाड पूर्ण झाड खाऊन निम्म्यापासून खाऊन सगळे राह्यचे त्याच्यावर खायला. ते तसंखाल्लं तं मग, जास्तच सांधावं लागतं ना. त्याच्यात गोगलगाई एकपट ते किडे दुप्पट.
ऊं!
हूं, जास्त नुकसान होतं ना.
हा.
गोगलगाय झाल्या का कंट्रोल गं?
नाही. त्याला ना गं, ते आपण म्हणतो नाईका, तांदूळ आणि गुळाचं पाणी केलं
मग चांग गुळाचं पाणी करून आन तांदूळात टाकून, आन तांदुळ टाकुन आणी नाही अगं, सारखं सारख हे क रेशींची भेटत ये ना.
अगं पण मला आहे ना लगे सुय होता आहे त्या.
पण लायावाल्या झाल्या काती नाही त्या्याश दादाळा खातया
हम्म हम्म.
मग.
तांदूळ कसे ग पाखरं न येत आहे ना.
हम् नाही नाही नाहीेती,
नाही ना.
हा हा, त्याला पा पावडर चोळली राहते ना त्याला.
हम्म.
हम्म त्याच्यामुंळ मग, काय नि तिने?
हा हा.
मम्मी ते ईकूण येत का काय माहितीय.
ह लांब ग आहे जास्त
का तिकडुनच जाते काय माहिती. मावशी काका मम्मी ना आप्पा दोघं येईल त्याग!
कोण मावशी?
राजापुरची मावशी न काका.
आपल्या गाडीत आहे का?
हम्म
ह हां म्हणजे ते एक ही मावशी, ही मावशीन काका म्हणते मावशींचे सोबत आहे.
कोणते?
इकडची मावशी.
हा का
हम्म.
म्हणजे ते मावशीन काका, तिकडुनचे मावशीन काका का!
हम्म.
ते त्यांच्या गाडीत आहे का, ड्रायव्हर कोण चालवाय कोणी आहे.
मग तु ते काय असतय माहितय काय
हा हा.
हो. ह
बरं आहे मग काय!
हा, ती सकाळी भेटली होती.
हम्म.
मला पैसे दिले.
किती?
पन्नास रुपये तर मण खाऊ घेऊन जाय म्हणला अग नको म्हटलं, कायच किती म्हण नाही नाही धर् म्हटलं ये नको बाई म्हटलं माल तरी गागली म्हणती कशाला घेतली तू पैसे! मी म्हणलं अओ, तिने दिली मी काय करू!
हम्म
त्या दिवशीचे कोथिंबीरचे आले ना.
हा.
सगळे मायक देऊन टाकली ते.
हा हा.
दर म्हणा, म्हटले त्याच्यातच ठेव म्हण नको नको तुझ्याक्रवध म्हण तर.
हम्म मम्मी आल्या का मम्मी काधी येतील मग.
नाही तेझाकडे आहे दुसरे ते मा कडेच आहे ये म्हण तुझ्या बॅगमध्ये ठेव म्हणा तर, दिली मग.
हा हा पण ते आले त्यांच्याकडे देऊन टाकशील ना तू.
आई यांंच्याकडे ठेईल मम्मी कधी येतील बोलबण नाही मग.
ह हा.
हम्.
हा मग काय? म्हणजे ते भेटले का तुम्हाला?
कोण ते?
ते जास्त येईल ती.
नाही नाही ते नाही ग कांद्याचे.
हा हा कांद्याचे किती?
कांदे त्याशी बावीसशे रुपये केले ते.
हा.
मग, ते मस अ अकरा का साडे अकरा का बारा क्विंटल भरले त्याचे.
हम्म हम्म हम्म, बार दुनी चोवीस. तीस एक हजार असतील, हम्म.
हा मग ते माझ्याक दिले ते, तर म्हण मग. त्याच्यातून काय नेले पावडरीला याला त्यांचे त्यांच्याकडे चावी तुमच्याकडे ठेवा.
हम्म.
त्यांनीच ठेवले मग. पावडर लय यालत म्हणून ते दिले माझ्याकडं.
हम्म हम्म हम्म.
हम्म.
बरं आहे मग का?
हम्म तेच ना.
रात्री काय म्हणत होते का तू?
कोण?
दाजी.
हासायचे थ्रू ऐकून.
काय?
हम्म. तू काहीतरी नाही का वेगळाच शब्द मारला होता.
म्हंटलं काही रिकम ठेव, रिकम ठेव दे. तर ते म्हण दाजी म्ह काही रिकाम ठेवते करीते.
हम्म.
मग मग ते हसत होते का?
हम्म ते हसत होते.
काय म्हणले का?
काहीच नाही म्हटल्या अग.
हा हा हा.
मी म्हटलं, मी तुमच्या फोन मध्ये एकदा ॲप खोलू का म्हटलं? माझ्या फोन मध्ये खोलले म्हटलं.
हा.
अग याच्यावर पैसे येता म्हणा असे, आपोआप कसे येता तुझा अकाउंट नंबर दे ये नाही ग बाई मा. अकाउंट नंबर नको म्हटलं,, ते आ अस होत म्हणलात. तुमच्या याच्यावर फक्त खोलणार आहे, अकाउंट नंबर म माझा माझाच टाकेल म्हटलं.
हां.
फक्त खोलू का म्हटलं?
हम्म
म्हणे खोल म.
आधी काय म्हणे, माया अकाउंट नंबर नको देऊ हा.
हम्म
हम्म हम्म म
मग म्हटलं ठीक आहे.
हम्म
मी म्हटलं माझं आहे, म्हणून तुमचं कशाल देऊ म्हटलं.
हा हा.
म काय
मालाच पंचाईत आहे आता कोनाच द्यावा?
गोटूचा हायस्ट बॅच तो देईल बाबा तुला.
हां. तो कंपनी जाईल आता घरी कोणीच नाही आज.
मम्मी?
हम्म लग्नाला.
बाई हा ना, ते ध्यानातच नाही राहिला पाय.
नवरी छान आहे आगं.
हा का तू पाहिली?
हां.
कुढं
हम्म सेटसला.
कोणच्या?
अ विटुभाऊज्या स्टेटसला, मेहंदी इकडेच होती ती. मेहंदी विटुभाऊची म्हणजे इकडच होती,, अं हळद द्यायला, हळद म्हणजे इकड येईनच केलं सगळं तिचंवालं लग्नन ते.
हम् हम्म
आई बाप ई नव्हते माहिती का, कोनिच नव्हतं, यायनच करून घेतलं सगळं.
आईन बाप ते येईला नव्हते का?
नाही नाही, मेंहदीला नव्हते येईल.
आणी बाबा
हम्म येईनस केलं, पण मुलगी चांगली य आगं.
हम्म
हम्म सोनी येईले. पोलिस पोलिस
हा हा.
हम् हम् तिचा स्वभाव चांगला आहे आग, बरं का तिचा स्वभाव तिचा स्वभाव चांगला आहे ति, आपल्या भाऊला करायला पाहिजे गं.
आग पण ती मोठी आहे ना.
त्याला काय होतय एवढं काय आता मोठ्या चन लाहानयाच, ती काय लय मोठी असाल काय.
हम्म
एक दोन, एक वर्षान मोठीे असल लय त लय त्याचं काय होतय.
हम्म एक वर्षान नाही ना. दोन वर्ष नि, माया पेक्षा एक वर्ष नि लहान आहे.
हा मग नव्यानव मधली असल ती.
हम्म.
मग भाऊ दोन हजार एक मधलाय.
हां.
पण मग स्वभाव किती चांगला आहे तिचा माहिते काय?
हा ते तर आहे.
तिला असं ऍटिट्यूड बिटिट्यूड काहीच नाही, तसं ना या दुसऱ्या पोरीला, तीई मी माग म्हणले त्याने मोठीला महनला तर ती मला म्हणती, नाही नाही बाई आम्ही जॉबला लागलो, आता का आम्ही कसं काय तो शेतकरी करून घेऊ. कसं हिल अटिट्यूड नाही मला ईचा स्वभाव लय आवडतो, हि लागना ते आस एकदम असं याच्या आणि, आपल्या माग मागच फिरायची बाई.
हां.
माझ तर, माझ संघच राहायचं, तिचा नंबर नाही का तिला फोन करायचाय मला.
बर चल.